हा बोल.
केला काय सबमिट?
हा केला.
बर बरं मला लागला मग अशी मी रिंग वाजल्या पण तुम्ही रिसीव्हच नाही केला माझ
अरे अ नाही नाही मला हे झालं म्हणजे तो ते स्क्रीन वर येत ना दुसरं ते आ ते मी बॅग बॅग बॅग जाईपर्यंत तुझा कट झाला. मला कळलंच आहे म्हणजे कोणाचा नंबर आहे का्या तरण मी ऍप वर नव्हते आले ना कड झालं आपलं ठेवलं मी. आणि ज्योती मॅडमचा मला त्यांनी मला काय सांगितलं का एक कॉल तुमच्यासाठी ठेवला राखून मला त च्याशी बोलायचं आहे.
अच्छा हा हा हा
तर नेमकाच कविताचा कॉल येत होता ना ह्यांचा तर मी म्हटलं मला आता ऑलरेडी दुसरा येतोय, मग त्यांचा परत विैषय झाला का मी थोड्या वेळाने करतोय मी एक राखून ठेवले मला बलायचं आहे नंबर. म्हटलं ठीक आहे हा आणि तेवढंच मग ते स्क्रीन वर सगळं आदाने आहात प मला काय कळेल रिंग तर वाचते पण काही दिसत. नाही मला ह आता आता हो. आणि आता मी बघ ते तर मग तू बोलली ऍपवर येऊन ते सबमिट करा तोपर्यंत हवाल म्हणून न पटते. चचाला ना राह दे आता दहा मिनिटं बोल आता तेवढा कॉल नको परत फुकड जायला आले पवर
हो ना हो ना
हम कारण त्या होऊन तरी जाईल नाही बघ बाहेर गेयलं त तर मस्त का आंघोळ झाले माझे इथ बसून का भरूर र पूर भरपूर आणि कसं ना पहिले एवढी गर्मी न होते आता कसं तो चार वर्षापूर्वी ते समोरता रस्ता पण समेंट पटीकरण केलं ना त्यांनी सिमेंट कसं ते जास्त तापत ना तर ते एवढी ह हा आणि मज झाडांची हवा येते, अशी पण थोडीशी पण नुसत्या वाफ म्हणजे गॅलरीमध्ये तर नकोच वाटत.
हा दुपारी नको ते सिमेंटच सगळं जंगलच झालं हो त्याच्यामुळे
सगळं ते काँग अतिक्रमन केल्या पासून एवढी गर्मी वाढली आहे ना, फक्त एक त्रास कमी झालाय धुळी त्रास के नाही पहिली एवढी धूळ यायची एवढी धूळ यायची गाड्या जातात तर नकं वाटायचं.
हा
फक्त तो त्रास बाकी कमी झाला सगळं काँग्रेसिक स्वच्छ झाल्यामुळे धूळ तेवढी गेली पण गरमी गरमी वाढली. ह मग मी काय करते आला नातरी एकटच असते ना दिवसभर अजिबात तो दोन्ही ार बंद करायचे दोन्ही दरवाजे, ालचा आणि हा फक्त एकय समोरचा दरवाजा उघडला का समोरून हवा येते पण ते कस उघडा दरवाजा कसं ना आपल्याला बसता येत नाही आपण लो जरी झोपतो नाही तरी लोळतो थोडफार त्याच्यामध्ये तो बंद नाही दरवाजा म्हणजे उघडा नाही ठेवता येत मग आपले काय ना काय बसायचे. काम करत आज आता पावसाचं वाटते जरा म्हणजे असं ऊन सावली ऊन
हा इकडं पण तसच झालंय मध्ये च आभाळ येते मध्येच ऊन म्हणजे सा ऊन नाही पडते पण आहे जरा वातावरण वाटतय.
ए तुझ्या इथून तुला बोलले ना नाव सांगितलं किती लांब माहितीय तुला कात्रज?
हो हो लांब आहे पण ते खूप हा
कात्रज ला जाणार आहे वस्तीला.
हो काय लांब आहे म्हणजे बराच लांब आहे कात्रज.
हम् ते एकोणतीस जुलैला तिथे जायचंय मला तर मी अठ्ठावीस तारखेलाच वस्तीला येणार आहे का मला कात्रजलाच जायचं आहे ना.
मग या ना इकडंच कायच लांब असलं तरी.
पण मग मला सकाळी नऊ ला पोहोचायचं आहे ना तिथे कशी पोहोचणार मी?
मग सकाळी सकाळी एक तरर बसनी किंवा सिटी बस नी नाही तर मग ह्याने जायच. कॅब बुक केली की लगेच जात मग रिक्षा किंवा कॅब.
मग किती लांब आहे मग तिथून कॅब ने जायला?
तरी तीस पंचवीस तीस असल.
हा मग तेवढ्या लाम कुठं जायचं कॅब ने. तर काय तिकडच माहिती नाही. ना आहेत बायका दुसऱ्या ग्रुपवरच्या दोघी तिघी जणी. त्यातली एक आहे ते कात्रजलाच राहते तर ती मला हा प मेसेज करून का तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्याकडे या मला काही प्रॉब्लेम नाही म्हणून.
हा हा हा.
पुण्यातला काय माहिती नाही मग म्हटलं आपण आपलं तिच्याचकडें रात्री आदल्या दिवशी जाईन तिथे मी वस्तीला पुण्यात
हम्म हम्म.
सकाळी त्या कार्यक्रमाला एकोणतीस जुलैला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे
हो का वटपौर्णिमा आहे ना त्या दिवशी.
पौर्णिमा एकोणतीस जुलै.
जुलै काय मी म्हणते जून ला आता.
गुर पौर्णिमा आहे आणि एकोणतीस जुलैला गुरु पौर्णिमा आहे त्या दिवशी आमचा कार्यक्रम आहे. तिकडे कात्रज ला कात्रज काहीतरी वर्वे कायतरी असं काहीतरी वर्वे खुर्द म्हणून एक गाव आहे.
हा हा ह नाही मला पण इथलं एवढं माहित नाही मी पण आताच आलेय ना.
मला पण नाही ना तिकडे माहिती त्यांनी तो ऍड्रेस टाकलाय तर मी बोलले ना आमच्याकडून यायला तर मग ती मा ग्रुप वरची ची बाई आहे. तिने माझं वाचलं मेसेज मग तिने पर्सनल मेसेज केला. अशी अशी कात्रला राहते तुम्हाला जर आवडलं तर माझ्याकडे आल्या तरी मला काही प्रॉब्लेम नाही मग दोघे मिळून जाऊ. कार्य्रक्रम ला मग त्याच्यानंतर दुसरी एक अगदी जवळची मैत्रीण झालेय ती निगडी ला राहते पुण्यात मग त पाहिल तिनी पुन्हा मला मेसेज टाकला काय नम्रता ताई या आपण एवढ्या जवळच्या मैत्रीणी तुम्ही असं कसं करता माझ्याकडे या राहियला.
मग हा निगडी पासून लांब पडेल कात्रज.
हा ना मग ते तिलाच एवढं लांब पडते तर मग त्याच्या मला कात्रज बरं कात्रज पासून कुठे तिकडे कुठं तरी जायचंय. मग ती निगडीमध्ये ते लांब पडल तर मी बोलो मी कात्रला जाणार आहे वस्तीला.
तुम्हाला मते तामाणे मार्गे स्वारगेट स्वारगेस्ट थेट वरून कात्रज च्या गाड्या सारखा असतात.
असतात काय स्वारगेट वरून. हा आणि ती एवढं बोलली कात्रजला उतरल्यात का कॉल करा माझा मुलगा तुम्हाला तिथे
हा नाही सॉरगेट ला आलात ना तुम्ही तामाणे मार्गे सॉरगेट ला गाडी येते तामाने मार्गे आलेली गाडी आणि इकडे लोणावळ्या मार्गे येणारी गाडी वल्लभनगर ला
पण ते कावील माहितीय काय अकड गाडी आहे ती कशी रात्रीची जाते ना तर मला रात्रीच पुण्यातलं काय समजणार नाही जरा दिवसाच जायला लागेल तर जरा दुसरी गाडी बघते सकाळची किंवा दुपारची प साडेचारच्या गाडी
दहा वाजता होती ना सकाळी एक गाडी
ते आता बंद केल्यात गाड्या काय काय नवीन चालू बंद ते मला बघायला लागेल स्टँडमध्येध्ये जाऊन चौकशी कराय मग तस मला ते शेड्यल माझ ठरवायला लागेल कार ना एकदम रात्रीचा जाऊन मला नाहीमला कारण तिथून पुढं तेवढ्या लांब कारण दहा तर मला रात्री जे तिथच वाचतील स्ॉर्गेटला जायला
हम्म मग नाही एवढा उशिरा नाही समजायचं मग
पुढे त्याच्यापेक्षा अगोदरच शाने होऊन सकाळची आहे ते दहा ची गाडी दहाचे का अकराचे आहे एक दुपारी पण तीनचे आहे
ह मग त्या जमते किती अडीच पाहुणे तीन तासात त्या गाड्या येतात आता पुण्यात
हो काय
हा तामाने मार्गे फास्ट येतय.
हम्म नाही, हा पण तिकड त्या शिळे फाट्यावरून त्या तिकडून गेलो ना, शिये फाट्या काय बोलता? तिकडे संध्याकाळची जाम ट्राफिक असते.
हो काय? नाही ते नाही माहिती सकाळी, कारण मी एक दोन वेळा सकाळी गेलते ना?
ते नाही रात्रीची मी आल त्या अक्कलकोट गाडीला आम्ही नेहमी जातो ना, तिकडे त्या मुळशी घाटात तीथून पुढे एवढं ट्राफिक हाय की, रात्री दहा वाजले होते स्वारगेटला जायला दोन्ही वेळेला
हा हा त्या ट्राफिक लागल्यावर जाम अवघडच ए.
मला पुढे काही समजायचं नाही ना, म त्याच्यामुळे नको म्हट म्हनलं मी लवकर त्याच गाडीला येते. चौकशी करेन स्टँड मधे जाऊन गाडी कशी हाय? काय आहे ते आणि
नाही मग नसलं तर या इथे काही अडचण नाही, म्हणजे हिथून पण अ कसंय हथून स्वारगेटला जायचं आणि मग स्वारगेट तिथून किती सी टी बसला तीस -तीस रुपये घेतात, स्वारगेट ला आणि तिथून पुढं कात्रज ला गाड्या असतात, सारख सि टी बसचं
ते मी कात्र जायचं आहे ना, तर ते दिवसा उजवडी गेले तर मला पण जरा प्रवासा अंदाज येई ना रात्रीचा पुन्हा मीच त्याच्या मुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पून्हा नऊ ते चार दिवसभर
अच्छा! आणि किती लांब आहे त्याच्या पुढं ते आपल्याला माहित नाही ना म त्या कात्रच्या
माहिती हाय ते कात्रच्या पुढे तिथून काहीतरी आहे ते अर्धा एक तास आहे वरगे म्हणून गाव आहे वरगे हा. काय बरं फळ फळ काय बाय ते नाव सांगितलं विसरले त्या
आणि का गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम म्हणजे कशाच आहे तुम्ही ते
ध्यान आहे ध्यान म्हण हो हो हो त्याच्याबद्दल म्हणजे मेडिटेशन. तिथे जाऊन करायचय आपले जे चक्र आहेत, ना सेवन चक्र शरीराचे ऍक्टिव्ह करायची तर असं ग्रुप पौर्णमेच्या दिवशी गुरु तत्व जरा जागृत असत ना, त्या दिवशी तर ते दिवस बरं आहे ना संध्याकाळी चार वाजेपर्यंत आहे नऊ ते चार मग हा मग संध्याकाळी परत तिथून मला रात्री जायला गाडी नसली ना, तर मग एखादिवस तिकडे कुठेतरी राहायचं. विचार आहे कोणाकडे तरी म जमलं तर तुझ्याकडे येईन किंवा निगडीला जाईन.
चालेल या या फोन करा मला तस हा.
कारण तिथून चारला ना तिथून मग पुन्हा मला येताना स्वारगेटला चौकशी करावी लागणार येणारी गाडी पाहिजे ना. पुन्हा रात्रीची जर नसेल तर हा मग ते करीन मी कॉल करीन तसं, येताना तसा काय तुमचा चार ला सुट्टते तर पुण्यात अ यायचं आणि मग पुण्यातून मग विचारेन कसं काय करायचं ती, ती आहे एक निगडीची. ती ऐकत नाही, माझ्याकडे या पण तिचीे रूम पण छोटी आहे त्यात तिचे मुलं, नवरा, सासू आजारी नको वाटतं, म्हणून ती हम्म. तर मग तसं काय वाटलं तर मग मी फोन करेन.
हा, इथं नाही काय अडचण इथं कोण मी सई, समू. तिघंच आहेत आम्ही इथं.
कुठे? हा. तेच ना, तिघे कोण? सई हा स हा. म तेच म्हणत्या पण तुम्ही कसे आता पोरं आणि तूच, पण तिच्या कसे वयस् तर सासू आहे ना आजारी आणि रूम खूप छो टी आहे तिची, अन दोन तिची मोठी मोठी मुलं आहेत, एक जॉबला आहे शिक्षण आणि तिचा नवरा पण जरा खडूसच आहे ती बोलते. मग ते होग म्हणून पण पटत हा नाही मग ते पार क्यासारखं तसंच काय वाट आ यायला मला. न गाडी तर मी येईन निघून आणि नसेल गाडी तर मग.
हो चालेल चालेल करा झाला आता आपला टाइम पण.
हा चालेल चालेल मग झाला असेल तर कट करतू. हा हा.
हम्म.
नाही थांब जरा तर तीस सेकंदर थांब नाही तर पुनिज दहा.